हा तर
हा एकदम व्यव तुम्ही पाणी पिऊन आले म्हणून रेंज आली जास्त
नाही बोलत होते ना त्यामुळे त त्याला पाणी
हाता आण लागते ना मी बाकी का हो जेवण झालं मग अशी जेवण केलं हम्म उशीरच झाला जेवायला तुमचं कधी झालं जेवण
हम् झालं
हो ना तर काही नाश्ता वगैरे करतात का
हो म्हणजे नाश्ता जेवण सगळे अकरा साडे अकरा पर्यंत
ह का
सगळी सगळं आवरून ठेवायचं त्यावा
नाही कुणाकुणाकडे कस नाश्ता आधी असतो ना नंतर जेवण असतं
पण कसं बायकांच तस पहिला काम व्हायलं पायजेत सगळी पटापट पटापट पटापट
हम्म
नाशता करत बसत नाही
असंच होतं बाय खरंच ए पाणी त्याच्यामुळेच वजन वाढतो माहितीय का आधी जर आपण नाश्ता केला ना आपलं व वजन नाही वाढणार आणि तुमीच काय मी तशीच करते आहो मी तर माहिती का सकाळी उठते ना वॉकला जाते वॉकला जाऊन आली ना की निस्त स्वयंपाक बनवायच्या मागे लागते काम आवडायच्या खूप भूक लागते तरी नाही ख ख तर सगळं काम आवरलं की आपल्याला जेवण जात
पण कसं होते कामवरून जेवण त्यांना मग ते म्हणजे आपल्या हे होत नाही
पचत नाही सुस्ती येते नाही सकाळी म्हणजे सांगू का नऊच्यात बायकांचा नाश्ता झालाच पाहिजे तरच बायकांचच नाही सगळ्यां तरच हे हेल्थ चांगली राहते पण आपल्याला कसं होतं आपल्याला असं वाटतं तर काम उरकल्याशिवाय जेवण जातय आपलं
पण तिथंच चुकतं आपलं त्याना आपलं वाढतेल
हो ना होव ना
सकाळी वॉकिंग करून येते म ति पटपट पटून करण्याचा ड्बा नता त्यांना फिरला पाठवायच्या मिसण थना घरात लावली ना अकरा साडे अकराता जेवण येत ना अा
हा तुमचं या मला पण तसच होत तुम्ही तरी अकरा साडे अकरा म्हणता मला तर बारा साडेबारा एक वाजतोच जेवायला.
सकाळपासून एवढं उपाशी राहिले ना मग ते पित्त वाढत नता
चहा कॉफी. नाही असं नाही. मग त्यानी काही ना. पोट नाही भरत ना.
हम्म.
त्याच्यामुळेच आपलं वजन पण वाढतं, ना मग नाश्ता प्रॉपर नाही केला की.
तेच तर मग मग आपण दुपारच जेवण स्किप करतो.
हो मग सकाळीच नास्ता केला ना दुप दुपारी जेवण होतो संध्याकाळी जेव मग
ते नाही पण तिथंच आपल्या आपण नाश्ता करत नाही नाश्ता करायचा म्हणजे टाईमत हो त्या टायमिंगच आहे सगळं कामावरून करायचं नंतर ते भरायचं होत. पण आपल्यासाठीारख आपण वेळ का
हेच ना, आपल्याला पडतं उरकायचं, कामं उरकायची. त्याशिवाय आपल्याला जेवायचंच नाही असं असतं. स्थपलं हम्म-
बाकी हे नाही. मग आता मुलं शाळेत गेलेत.
हम् आता ये चार वाजता मुल त काडेपातर मु असतो चाल खू दिवस हाव. मणल त सर वॉकेला म्हललं तझ
हम्म, किती वाजता जातात घरातून मुलं.
मुलं दोघं पण साडेआठला मग बी जरा वेळ जातो ज वळ उघा साडेआठला जातो
साडे आठ? आठ ते पाच वाजे- पर्यंत एवढं वेळ असतं.
म्हणजे व्याला जातो ना लाब असतो म्हणजे बस न साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत स्कूलला जातात
किती किलोमीटर हे तुमच्या इथून. किती किलोमीटर हे शाळा.
वीस किलोमीटर पुढे
अरे बापरे! खूप-
लांब ये त्या मूळे ह आम्या सो म्हणजे आम्हाला ती स्कूल जरा चांगलं वाटलं म्हणून तिकडे ह्याच वर्षी चेंज केला मुलगी बरोबरच होता तो. आणि ह्याच वर्षी . स्कूलला जाऊ या जरा.
मग तुम्ही डायरेक्टली सातवीतात हो सात वीत घातलं सि बी एसी ला?
नाय नाय पहिला पासूनच आहे.
हा हा हा हम्म, मुलगी पण सी बी एस सी तच आहे का? मुलगी, पण सी बी एस सी तच आहे का?
नाही नाही स्टेट आहे, कसं झालेला आम्ही जे आता सी आ ह्या झाली आता चार वर्ष झालेलो म्हणजे आमची सारखी अशी बदली होत असती हा. म इथे आम्हाला अलाउड कॉल ती मी ज्या स्कूलमध्ये राहातो ना, त्यावेळी कळालं आम्हाला की मुलांची सिक्स नंतर सी बी एस सी नाय स्टेट आहे. म माझा मुलगा, काहीतरी थर्डला होता तेव्हा त्याला सी बी एस सी ला घातला तिला सिक्स्थ घातलय स्टेट आहे, कारण दोन्ही एका स्कूल मध्ये जाऊन तिथं मुलगीचा स्टेट झाला मुलग्याच्या सी बी एस सी या वर्षी सातवीला आणि नकोस स्टेट दुसऱ्या शाळेत
मुलीचं केलं काय ऍडजस्ट मग?
काय हो?
मुलीच आहे तसचं ऍडजस्ट केलं मग?
नाय मुलगीमध्ये नाही झाला सी बी एस सी नाही होणार जाऊ दे स्टेटच राहू दे दिसते. म्हणजे दो प्रत्येकाची हे जास ते हे म्हणजे काय म्हणतात त्याला आई क्यू लेवल त्यांचा कसं आहे त्यांचे म्हणून त्यांना शिक शिकण्याची आवड कशी आहे त्याच्यावरून वर बर्डन करून त्यांना ओझा केलं केलत नसत तिथं कशाला द्याचं तेवढ ते म्हणून ती नाही मला स्टेटस बरा आहेस. तिथं पण राहते म्हणते ती. तुला जेपतस ते तिथच होतं म म मुलगा नाही तो जरा वयचा आहे त्यामुळे त्याला तिकडेच घातला असं उंची म मग दोन्ही पण सेम
हो दोन्ही पण सी बी एस सी लाच आहे मुलगी आता दहावी झाली आणि मुलगा आटवी ला आहे. आणि करतोय हो हो तिने सायन्स तच घेतलं.
हम्म
पण मग तेच ना अभ्यास वर्षभर भरपूर बर्डन होतं सीबीएसईचं लीखान खूप होतं
दुान पण खूप आहे रोजी पण खूप आहे टेन्शन पण खूप आहे मुलाला
आपण या दहा पण म्हणजे काहीच नाहीत केलेलं आपण तेवढ्या मुलांच्या दहा टक्के पण नव्हतं केलेलं
नाही नाही फक्त खाणे आणि स्ूर म्हणजे एन्जॉय
हो हो आपले
नाही आणि असं म्हणजे शिक्षण प्रिककांची भीती असायची आपल्याला आता नाहीला मा
नाही नाही पण मग आपल्याला भीती असून पण आपल्याला अभ्यासाचं टेन्शन नव्हतं मुलांना आता भीती नाहीये पण टेन्शन आहे अभ्यासाचं
कधीच घेतलं नाही असं कधी म्हणजे वाटलं नाही कि बाबा एवढं आपल्याला अभ्यास आहे एवढं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे
हो जास्तीत जास्त होमवर्क पूर्ण नसलं तर मार् खायचं छड्या खायच दुसरं काय पण असं एवढं एवढं बर्डन कुठे हों आपल्याला होमवर्क तस आत्ताच्या मुलांना बिचारीे किती दमतात दिवसभर तरी रात्री होमवर्क करून नच झोपतात होमवर्क नसला तर झोप सुद्धा आहेत नाही मुलांना
नाही नाही ते करू नदम स् स्कूमध्येध्ये असत का ना होमवर्क
माझा तर मुलगा काय करतो होमवर्क जास्त असला का मग म उद्या ट्युशनला सुट्टी घेऊ का मग मी त्याला म्हणत असते तू आधी ट्युशनचा होमवर्क कर मग स्कूलचा कर तो आधी उलटा स्कूलचा करतो ट्युशन सकाळी असते आणि ट्युशनल सुट सुट्टी घेऊ का म्हटलं नाही बाबा उलट एक वेळ स्कूलला सुट्टी चालेल पण ट्युशनला नाही घ्यायची आणि नाही कसय मग अ अंगेले टीचर्स काय डबल घेत नाही ना हॅलो
हाल
येतो ना आवाज
हा यायलंय म्हणजे मोठण्यान बोला म ते को हो
नाही होत ते आता रेंज वरे ना ते, नेटवर आहे हा कॉल ना हो ने नेटवर् कॉल असल्यामुळे होतं थोडं चालायचं हम्म!
ट्युशन ला वगैरेलं नाही कारण मी त म्हणजे आधी ट्युशन घेत होते ना! त्यामुळे आम्हीचा बेस आता त्यां म्हणजे, ट्युशन ला जात नाही घरीच करते म
तुम्ही ट्युशन घ्यायचे का?
म स्कूलमध्ये टीचिंग पण करायच. म्हणजे पर प्रायवट स्कूलमध्ये. हा त्यांना दग दग होते हो, आता साडेपाच ला स्कूल वरून येणार, मग तिथून परत ट्युशनला जायचं म आठला येणार, मग तिथून पुंढ खायचं कधी होमवर्क कधी करायचा तथून सात
बरोबर. बा काय विचारायचंच नाही सध्या अवघड झालंय अवघड.
हॅलो
येतोय मला आवाज
नाही हा आला.
हम्म!
बाकी काय नाही बाकी काय आपलं रोजचच.
हम्म!
अभ्यास तुम्ही घेता का?
नाही हो मी नाही मला सीबीएसईचं नाही जमत. मराठी हिंदी घेते बाकी सब्जेक्ट नाही जमत.
हा हा
हा कुठे काही समजतच नाही त्यांचं. तुम्हाला समजत का आता तरी तुम्ही तुम्ही ट्युशन घेत होत्या ते त्याच्या मुळे तुम्हाला समजत असल.
हा म्हणजे कसं आहे अ दहावीचे ना अ आता सातवीला आहे अस दोन तीन वर्षाचा म्हणजे फरत म्हणजे जास्त पुढच असतं सातवीच्या मुलांना दहावीचा अभ्यास असतो.
हो.
हम्म सीबीएसइला आता माझ्या मुलगीला जे आहे ना दहावीला स्टेट ला तेच सीबीएसइ ला सातवीला आहे. म्हणे दोन तीन वर्षा जरा जास्ती दऊ
हो ते तर सगळ्यांचच आहे ती माझी पण मुलगी तेच सांगत होती आता इलेव्हन्थला आहे ना तर ती म्हणे जे आम्हाला आठवी नववी झाले तेच आता
हो हो हो हो हो हो हो नीटला तेच होत आठवी नववी दहावी अकरावी बारावी. तेच.
हो म त्यांन त्यांनचं म्हणणं झा म्हणजे एक होतं पुढं पुढ दहावी नंतर सीबीएसई वाल्यांना इझी जातं.
हा ते मात्र ते मात्र ते म्हणजे पॉईंट आहे तो. हा हा सगळ्यांच्या पेक्षा जरा पुढ असतो. म्हणजे लवकर समजून घेतात लवकर कॅचअप करतात. म्हजे बाकीच्या स्किल अ मुलगा कितीला येतो तुमचा?
मुलगा आठवीला गेला आता. हम्म तुम्ही कितीपर्यंत ट्युशन्स घेत होत्या.
टेस्ट पण घेता टेंथ पर्यंत घेत होते पण हा टेन्थपर्यंत घेत होते मी. हा आता नाही आता दुसरीकडे आलो ना मग राज्य बदललं मग भाग बदलली मग इथल लवकर हे होत नाही ना आपल्याला आपल्या लोकांचा मजा असतय जमवून घ्यायला वेळ लागतो मला.
हा म्हणजे भा भाग तिकडचा वेगळा येतो ना.
आह
तुम्ही आधी इकडेच राहिलेल्या का?
नाही नाही म्हणजे मी आधी म्हणजे हम्म आपण मराठी बोलतो तिकडच ना इथलं जरा वेगळंच बोलण होतं आमचं
हो
हा लिहिता वाचता येत नाही पण बोलता येत शिकले
किती वर्ष झाली तुम्हाला तिथे जाऊन ऐका ना कॉल झालाय आपला
ओके ओ ओके ओकेच बाय